बोलो
कुठंय?
हॅलो ऐक की सिद्धा गार्डन जवळ आहे
काय काय
येणारे काय पंढरपूरला?
नाव हे ग येतला चालत जायचय व्हय?
या की मग सिद्धा गार्डन जवळ आहे. चालतच जायच की एक झेंडा झेंडा घ्यायचा हातात आणि जायचं चालत
हम्म तिथंन अंंदवाळला जावा
संध्याकाळी संध्या संध्याकाळ या संध्याकाळ शिवाय यायचं नाही. आठ नऊ शिवाय ह सग का सग
आज सगळं पांढर घालायचं असतंय
पांढर घालूनच की इजार बी हाय पांढरी टिळा बिळा सगळं लावूनच आहे गांधी टोपी घाल्या
काम सगळी बंद आज
आज काम बंद आहेत एक दिवस देवासाठी
व्हय
जाऊन, जाऊन तिथ करून या
येणार का ते ऑफिसला?
येणार की थोड्या वेळात.
अरे अरे पाऊस आहे की नाही?
मार्केटला गेलेलो जरा बटाटे पाहिजे होते घरी ते घेऊन आ
बटाटे मार्केट ला कुठल्या? बारा गेलेले
हम्म चाळीस रुपये आहे इंदुरी.
हा हा
तुम्हाला पण चांगलाय तिथं चालू करायला.
हाय तेवढं नारळ बा गर्दी झाली का तिथ तत मम होते नारळ घेताना, ओ दोन द्या अरे तीन द्या मग
एक द्या एक घेतला बघा एक बारकाच आहे मोठाच आहे
नाही तेच्या साईडलाच लावून बसायचं ओ कुठ तरी दुसऱ्या कोणालातरी उभ करायचं.
हा हा नाही उभारायला सांगत नाही.
घरातले?
घरातललं ती समजायला नव्हं.
हम्म.
असं न तसं.
हम्म, हम्. कसाय, मारकेट ते, मार्केटरत ओळकीचेेय तो.
अ मार्केट आला मी कांदा आणला काल. होते, बहिणनी मी गेलेलो. ते कांदा पंचवीस रुपये जागेवराय.
अहो, तिथे ह्याला सांगायच नाही. च चंदूचं मित्रय की तिथं. गोडावून ति. तीन- चार गोडावूनयत.
कुठं?
तिथच की, मार्केट यार्डात.
एक बी पंचवीस रुपयेच्या खाली कांदा नाही हो.
देतेत तिथं. तुम्ही कुठं घेतला?
मार्केटलाच की. मार्केट यार्डलाच की.
रोडला उजवीकड हाय ती. डावीकड.
होय. चोरून आणली. होय. कांदा जाणार पस्तीस - चाळीस रुपयानं.
आता चाळीस रुपये च्या होय, तेवढं जाणार.
होय. चाळीस रुपये हाय आता. रेग्युलर विक्री. आणि रेग्युलर जानार पन्नास रुपये मग.
अ अ ऑक्टोंबर, नोव्हेंबरला नवीन येतोय. त्यामुळे परत रेट जरा कमीयत.
हम्म, हम्. नाही वाढणार? तर म्हणला वाढणार म्हणून.
एवढं नाही वाडतं.
दहा किलो घेतला. बहिणीनी गेत हां.
अजून कांदा वाढणार. यस.
का?
तिकडं पिकतंय ना.
हा. ते हा, केवळ छत्री नाही का आणली? हॅलो. इकड, इकडे येतेय कांदा.
होय.
विदर्भ, विदर्भ साईडला
वि नाही, नाही, नाही. इकड, आपल्या इकडन, इकडचं असंय.
हं. हं. साखर बघितले का? पन्नास रुपये झाल्या.
व्हय.
अय. केय होय. बेचाळीस रुपये होती चा साखर.
ते काय, इथेनॉल आणि हे एक केल्या म परत वाढली ना.
हा. रिक्षा करा रिक्षा. हम्. हं. हं. हा, हा. दोघी- तिघींच्या मध्ये रिक्षा करा कसं काय?
व्हय. वाढणार.
हा हा.
दूध पशुखाद्य हे वाढणार. तरंगा दूध. बनत होत ते जवळजवळ तीस चाळीस टक्के डुप्लिकेटच होतं.
हां.
मिक्सिंग करत आ सोना ही डेरी हाय ना बारामती जे एक आतल्या साईडला आहे बघा ती. फलटणी इंदापूरला.
हा हा.
तिथं तर त्यांचं पन्नास टक्के
म्हणजे गुुल महाग ना म्हणता मी पस्तीस रुपये पंचावीळीस रुपये हो ना.
दहा रुपये.
खाली येणार नाही.
ना खाली येत नाही.
कऊ ह कय महागाई.
त्यामुळ एक कथा म्हैसच घरात पाहायचीे कुठंतरी हे करून दुधाला चांगले रेट आणि दुध दूध जे हे करतात क नाही त्यांना परवडते कारण रोग पैसा येत.
त पंधर पुर
हा सरच्याकडं बघा तिकड. ग म्हैस प्रकल्प गोटा प्रकल्प करताय काय.
तिकडे हे बाबा सांगले बाबाच काय ऐकत नाही, बाबा म्हणाले हा.
ढोरचा पैसा य ते हो. आता दादाचं मित्र आहे डॉक्टर आहे कोंबडीपालांनी परवडत नाही.
कोंबडी पालन करूया नते.
ते जा मित्र आहेत डॉक्टर त्यांचा कधी जर आपण जा बघायला खोटा प्रकल्प. म्हशी त्यांना तिकट आणल्यात पंजाब वर न आणल्यात हरयणा.
हा किती म्हशी केल्यात त्या राार्टिंगच्या वेळी.
ते काय तीन चार घेतलं तरी चालतंय.
हां.
चालू करायचं.
तुम्ही सांगा आणि वाशी साईडला ते बऱ्याच जणांचे आहेत गोटा प्रकल्प.
वासी साईडला आमच्या रेडेकर म्हण येत दवाखान्यातलं ते त्या आहेत.
हमं.
म्हशी किंवा हे आहे ती गाय आहेत. तिथेच आलोय दूध ते कानगावला तिथं कानगावला.
हम्म, ते तुमच्या गाडीत येती कामाला.
हा अरे पॉलीस गाडीच त रेड चं हे तुमच ते वडापावा मित्रा ह रेडेकर हा
हा अरे ते इलेक्ट्रिक ओवन पण आहे ना
इलेक्टिक ओगन विकली आता पंचकिटले हा
चांगल्या होईल तेप करनासारखं
हा
कारण का ते दुधात न कस असते पैसा येते काय हे बोकड बिकड कर केलं ना शेळी प्रकल्पानी ते कधी रेट येईल त्याच्याप्रमाणे आणि रेट तोडून मागते ते दुधाचं कसं आहे डायरेक्ट आपल्या खात्यावर जमा होते
हा हा आपण याच्या शकत नाही ना ते डेअरी शिवाय
नाही नाही बाहेर ति की देता येत की त्याचा काही प्रॉब्लेम नाही
हां
आता बुधवार पेठेतले बऱ्याच जणांचे इकडे शहरातले गोठे आहेत. ते सगळे पैलवान आणि ह्यांनाच घेऊन जातात
आणि
ते डायरेक्ट बाहेरच्या बाहेर विकतात कारण कसं असतयं डेअरीच्या हेला की नाही ते सगळे बाय प्रोडक्ट काढतात त्यामुळे आपलं जे फॅट फॅट आहे की नाही ते कमी होत्या म्हणजे तूप तेन जास्त मिळत नाही आपल्याला मलई म्हणत्यात. आपण डायरेक्ट हा हेच्याकडनं घेतलं की त्याला मलई जास्त येत्या म्हणजे तूप जास्त येतयं. असं आहे
हू हू ओरिजनल म्हणत्यात ते हेच करायचं
हूं ते ग हे कुक्कुटपालन कुक्कुट कुक्कुटपालन काय उपयोग नाही लय ते झंझट हाय लई
जिवंत पक्षी म्हणात ना तिला प्रकल्प जीवंत पक्षी
नाही त्याला काय मिळत नाही ती सबसिडी एक सबसिडी फक्त याला आहे आता नाही नाही ती आणि ते कसं असतयं वर्षातनं दोन तीन वेळा ते हे येतयच त्यांचं बर्ड फ्लू
हा बर्ड फ्ल्यू
ते लई डेंजर असतंय होय ते काय इन्शुरन्स नसतोय त्याला काय नसतोय
काल व्हिडिओ बघितला एक पक्षी कसा ग्रुप धरत्यात ते इंस्टाग्रामला आलेला इंजेक्शन मारत्यात आणि ते चालू असतयं
हूं
हूं हे म्हणलं हे काय खरं नाही हे डायरेक्ट दाखवले लाईव्ह इंजेक्शन मारतेले
वाशीमध्ये होतो की ते मानेनी केलेलं नव्हतं होय
हा
ते कोरोना त्यांना बर्ड फ्लू आला किती लई त्यांना ताप झाला
हा हां
त्या हेज्यात ते म असं दहा आणि पंधरा रूपयानं तिने पक्षी दिले रस्तावर विकून ते लई होय त्या हेच्यात तेन ते पक्ष्यांची डेट ते अम पुढेे गेली ली वाढली जास्त लय लय झंझट असत्या ते लस देणे ते थांबणे पाच पाचला सकाळी चार पाच ला उठणे, डोस देणे ते लई झंझट आहे त्याला ते होत नाही. हे गोटा प्रकल्पाचं म्हैस ते आडवलं त्यावेळी सकाळी द्यायचा चारा घालायचा एक डॉक्टर त्यातल सरकारी ठेवायचा त्योच सगळं चेकअप करतोय.
हां हां.
आणि ह्यांच्याकडनं डेअरीकडनं आणि औषध पाण्याचा खर्च करतय ते न. तुम्ही कुठं गोकुळ
काय माहित बाबाच्या डोक्यात आहे ते पक्षी जिवंत पक्षी पाळणे. पहिला ग गाई पाळा म्हणलेले.
नाय नाय ते नाही करायचं हे आपलं मुर्राणी हे आहेत की नाही त्याच पाळायच्या, म्हशी. दुध उत्पादन देणाऱ्या बाकीच्या नादाला लागायचं नाही. किंवा मग गाई.
फोन आलाय तुला. हा हा.
जरी तीन म्हशी पाळले की नाही, दोन गाई पाळायच्या
हा हां.
बरं पडते मी पहिला स्टार्टिंगनें पाचन चालू करा
हा हा.
ते बरं पडते आणि त्यात मशीन देन सगळे आलेत फक्त मला चाऱ्याच मॅनेजमेंट आणि हेच तेवढ लागते. जे तिथ हत्ती ग्रास आणि हे लाव त्यांची जागा आहे तिथ तेवढी
चालते चालते. फोन वर बोला की बोला की.
अस आहे.
बघा
चालेल की.
एक मिनिट एक मिनिट थांबा. काय झाले हॅलो चालते आलंय झाल की दोन मिनटात
ओके ओके हां.
हा ठेव ठेव.